होय
हल कोणतीही. नाही नाही ती छान आहे. ती राहू द्या. ती कुठे यायला जायला राहील. हां बोल ना कुठं फिरायला? हां बोल ना येतोय आवाज
कुठं फिरायला जातायसा?
चाललोय कुठ तरी. यायचं का तुला?
चाललं
हां चाल पॅकिंग वगैरे चालू पिशवी शोधतोय पॅकिंग
हं हं
पळुन जाईल जे बाहिे माझी माफी. माझी मम्मी एकटीच फिरती.
मला ना तुला घेऊन फिरत नाय तुला घेऊन नाही फिरत ते मज्जा व्हय तुमची
तर मग कोणच तरी फोन हां आवाज येतोय का ग?
हो
हो ना मग बोल ना.
काय म्हणते बाकी काय चाललंय तुझं?
काही नाही ग,, आराम.
मज्जा आहे ना म तुझी.
ह, कायची मज्जा, कॉलेजला जाऊण आलती बाई.
हा, तेऽ
तुझं काय चाललय?
काही नाही. मला येतय का?
काय करतायत मगं
मळ्या ते ना जायचं तर घरी स्वयंपाकाला पण मग पप्पा गेले ना बाहेर त्यांना जोडी थांबले ते कुटी ते भरून द्यायला लागत्यां जाडे
हां हां
त्यांना जोडी थांबते
काही नाय
मागच गेला होता कॉल तू झोपेली होती.
अं, हा,, मम्मी म्हटली माला,, तिचा फोन आला होता.
हम्,, हम,, हा म तिच्या यच्याव केला होता.
हं, हं, कॉलेज वरतून आलं अ आल्या ग तसच झोपून गेलो.
हाना,, बरय बाई मज्जा मऽ
काय मज्जाऽऽ
का बर गं?
थोडाच वेळ झोपायला भेटलं,,, कॉलेजऽ चल ना,, सकाळी लवकर राहत ग,, म येतोच कंटाळा ऽ
हम्म, हमम, क्लास वरून कधी आली होती?
क्लास झाला माझा आता फायनली. काल पेपर होताना.. हम्म,, आज संपला. कॉलेज वर चलऽ
हम्म,
अ,, मी किती दोन वाजता आले,,, सविस रुपयाज्ञऽ
हो ना.
हां,
हम्म, हम्,
माझे होते साठले. माझे,,,, एवढेच,,, नाही ग. गप हिज आसतय बाय बडबड बडबड बडबड.
हा ना.
नाही त काय.
हम्म,, कशाचे पैसे घरातले.
काही नाही ग,, असच ते केक आणला होता खायला.
पेस्ट्री.
हम्म,
हो,, बाकी काय म्हणते म अजून?
बाहेर हाय.
चहा पानी झाल का म्हटलं,, जाऊ ना रक्षाबंधनला आल्यावर.
कोण जायल, तू कोण जानारय ऽ
रक्षा बंधन च्या आदल्या दिवशी.
ईल मग एक दोन दिवस आधी.
एक दोन
हम्म,
चुट्टा पायला लागते. आम्हाला सुट्ट्या भेटत रक्षाबंधन एक दोनच दिवस भेट दिवाळीला, रक्षाबंधनला,
हम्,, अ,, हाय,, अ, रक्षा बंधन शुक्रवारी य,, माला शनिवार रविवार सुट्टी नाही. तीन दिवस लागत सुट्टीनऽ
शुक्रवारी, शनिवार रविवार एकच. मग लवकर, लवकर का झग मारायला बोलवली होती क?
हो,, मग लेट आहे, अस असं म्हणकि.
तू लवकर म्हणून राहिली.
काय? काही माहित. हम्म, हम्म, हम् हा मी आत पाहिल ना म तूनऽ हम्म. हा ये एक दिवसात म रविवारी पर्यंत राहशील ना कमी
हा थांब ना जाऊ शॉपिंग करायला.
हम्म.
हम्म. बाकी कोण त्यालं
हम्म.
काय म्हणजे केक खायल्या.
एकटी एकटीच खाती.
हा.
ती एकटीच खाती.
हा वा बागे त्यांना पचत नाही मी आले.
हा पचत नाही का तू पचून देत नाही?
नाही नाही आज काही नाही त्यांचे नखरे आता काप तूर दाखवला होता. दिला असता खायला पण नाही तुला लई खायचं पडतं सारखं हे कर खाते ते खाते. त्याज्याकडच. हम्म त्यांचं परत जा आप्रशन पांड आहे का आहे का ते.
बर आहे बाई, कोणाचा फोन येतोय.
फ्रेंड्स बग चक्करायच.
हं
चक्क करायलाला जायचंय. असच ग फिरायला मंदिराकडं.
हम्म बरं आहे.
थांबलाय ना.
असस्तकडं कोन पडेल होत.
लई ऊणे बाई दुपारीच कॉलेजवर नाही एवढंच जीवावर येतं.
कडक लई नाही डायरेक्त्त कडक ऊन हुत.
कडक हं हम्म. पाऊस येतो येतो म्हणून आचानक गायप होऊन जातो.
हा अचानक ऊन पडत.
मागच्या वर्षी या टाइमाला किती पाऊस होता.
हा. आता काहीच नाह, जाऊ आपण वन डे ट्रिप काडू.
हम्म तेव्हा थोडा पाऊस पाहिजे गं.
हम्म लई, लई नको गं. पाठवत नाही कोणी, पाठवत नाही कोणी मग पाण्या पाऊसच होऊन चाललं.
ते पण ये. हो
बाकी स्वयंपाकला लागल कनी.
हॉल आवाज, आवाज कट होतोय.
आता येतोय का?
हल्ल हल्ल अ ग तुझा आवाज कट होतोय.
येत आता येतोय का?
हम्म. येतो येतोय.
हम्म, त्यांचा आवाज मधीच कट होतोय.
हम्म, रेंज
आ कता उदय कॉलेज का
नाही बदे सुटी शनिवार बर सुटी होते
हा बर मग दोन दिवस सुटत भेटात
कंटाळच पर सोमोरे कॉलेजला जाय त्याला
हं
रेग्युलर चाललंय तर बरं राहते पळेस
अ ह. दोन दिवस सुट्टीत बॅलेन्स टाकलं आप मग.
घरत वायफाय इच्छाच नाही होती, वायफाय तर इच्छाच नाही होती टाकायची.
हा ना, पण मग टाकून घ्यायचं ना काम येतो ना.
कोणाला फोन नाही करायचं राहत मला,
हा ना,
नाही हा ऑनलाईन करतन.
तर आमहीारखं सारखं ऑनलाईन येेऊन राहते.
हा भा तुला मी ऑनलाईनच केला होता तू म्हणव्हते.
बघितलं मी नंतर.
हा.
मी का मम्मीला करते तिच चालूच राहत दिवसभर.
हा ना, हम् हम् आमचा याच बॅलन्स नाही ट.
हा आमचं आहे ना बा ग पण ते इकडं बाहेर सि लावलं त्यासाठी लागतं मग.
सी सीटीव कुठं लावले.
ते बोड दुकानकडें.
हा ग दुकानात कोण थांबत आता.
कोण य राता
ह का.
हम्म म सी सी टी वला लागतन
बर
ते आधी एअरटेलचं होतं आता जिओचं करून घेतलं.
का बर,
आधीच होतं ना त्याला बरस चार पाच महिने रिचार्जस नव्हता टाकला मग ते बंद होऊन गेलं.
हा आमचा सोन मारी मात बंद.
हा तेच होऊन जात बंद होऊन जात मग आणि
काय केलंच नाय,
हा बंद हून जाईल मग आणि ते एअरटेलचं मध्ये कंपनीवाले काय माहिती तो गायब झाला मग ज्योत बसवायला लागलं,
हा का मावशी ते.
स्वैपाक.
स्वयंपाक झालं म त्याच
नाही का बा एवढं लवकर आताच लागलेचय बघाला
हम् ह.
ह.
बाकी.
तू कध जाणार आता घरी.
आता अ तर कळचतलो,
हम् हं.
हम्म.
गुरु
गुरु आता घरी क्लासला ग्यायला असेल क्लास वून आला असेल आता
शाळा चालू असेल ना.
हा मग शाळा सुरू हाय.
म आता आला असल घरी
हा हम क्लासला कुठं तिथंच का हम्
हम्
क्लासला कुठं तिथंच जाता
हा गावातच क्लासाय
हा बरं
हम्म
करतो का अभ्यास काय
हा मग करतो ना
बरंय
हम अभ्यास करतो अभ्यास मस्त तोंड वाजवून करायला लागते.
तेसत चेहऱ्यावरवरचं चपट घले का ग
हा गेले ना आता हम्म चालू
चला कुठं फिरायला येत हा च
घे आवरून म्हटलं मग
हा हा हा ठिक्ये चालल
हम्
चालतंय घे बाय मम्मी मी चालली ग